हॅलो,
अरे कॉल का कट केलास भाई.
काय भाऊ काय काय कळत नाही नाही काय लगेच लगेच कट झाला. नेटवर्क बहुतेक काय तर इश्यू झालाय वाटतं.
काय माहिती मला. स्कूल आहे बहुते नेटवर्क गेलास ना तुझं पण हॉस्टेल आहेस ना की घरी आहे. सॉरी घरी आहेस ना तू.
हा घरी आहे.
हा, तरी तुला नेटवर्क प्रॉब्लेम असणार.
हा, तेव्हाचते कारण का इकड आमच्या गावाकड. पण आता नेटवर्क थोडे फार कमी आहे तेथे थो ज कधी कधी जात कधी कध येतग वरती वरती टॅरेस ला आलोय जरा.
होय पावसामुळे पावसामुळे असणार की,
हा छत्री घेऊन आता वरती आलोय टेरेसला.
होय काय.
हम्म,
पावस नेटवर्क जात तरी माझं पण मग जायचं थोडं थोडं अड ''--'' खदळकत पण हा आता आहे आता बरोबर आहे नॉर्मल बरोबर आहे हल्थ.
हम्म, पावसामुळ जातय हा,
होय, ''मी काय म्हण होतो अरे कसा भेटला तर माहिती आहे इत्र तू.
काय?
अ अरे आम्ही बालवाडीत ना एकसाथ होतो म्हणजे कधी जेव्हा. ''मी बालवाडी जायच होतो ना जायच्या म्हणजे आधी चार पाच दिवस आधी.
हा हा,
''मी माझे पप्पा.
हा,
आणि तो आणि त्याचे पप्पा एका म्हणजे दुकानात आले होते. आणि आम्ही पण नुकताच आलो होतो. आणि आम्ही घेतो छत्री आम्ही एकमेक''--'' बोलायला लागलो म्हणजे कळायचं नाही काय बोलत होत. तो आणि माझं पण त्याला कळायचं नाही.
हा हा,
मग माझे पप्पा आणि ते थोडे ओळखीचे होते ना रे. त्याचे वडील मग ते. बोलायच जरा मगंतर चार जव बालवाडीत गेलो ना.
हम्म,
तेव्हा तची ओळख झाली मग माझीशी हम्म, हो बोलायचा ह काय कळायचंच नाही.
हा हा,
ते वर्ष कस तरी काढलं.
हम्म,
मग पहिलीला मला वडिलांनी परत गावी टाकलं शाळेला त्यानंतर काम बंद झालं होतं ना ते मधी
हा हा
मग दुसरीकडे परत इकडे काम लागलं ना इकडे राजापुरला मग इकडे आले मग दुसरी पासून परत इकडे आलो
हा
मग तेव्हा म्हणजे आम्ही एकमे भेटलो लगेच अरे तू कधी आलास काय आलास कधी गेलास काय खबर नाही काय नाही असे झाले
हा हा
मग तेव्हापासून तू माझ्यासोबत आहे म्हणजे तू पहिलीपासून नाही आता आपण प्युअर फार्मसी करतोय म्हणजे तेरावी बरोबर तेरा वर्ष झाली माझ्या सोबत आहे आ
एवढ्या एवढी वर्ष सोबत आहे तुझ्या
होय
हम्म कॉन्टॅक्ट मध्ये असशील ना आता त्याच्या
हो असतो तर दुपारी कॉल केला होता त्यानं
हम्म
हम्म कॉलेजला गेला होता तो बोलतो कॉलेजला पोरं नाय काय नाय येत नाहीत कोण एकटा गेलेलो ह आलो परत बोलतो परत हम्म तो काय आता कॉमर्स करतोय तो हम्म
हम्म तर काय
तेच ना हम्म ते कसं कॉमर्स ला पण असतं ना काय काय स्कोप असतात बी कॉम ला आहे ना रे तो आता हम्म् हम्म
कॉमर्सला पण आहे स्कोप चांगले आहेत काय काय करण्यासारखं
चांगले आहेत का बँकिंग बिंकिंगचे भेटतात परत अजून पण कोर्स आहेत बँकिंग असं काय असं नाय
हम्म
बाकीचे पण कोर्स असतात हम् कुठे तू टायपिंगचे टायपिंगच्या क्षेत्रात घुसू शकतोस शेअर मार्केटमध्ये जाऊ तोस हम्म हम्म
हा आहेत ऑप्शन भरपूर आहेत रे
होय
पुढे जाऊन काय पण करू शकतो तू एवढं काय नवीन
ऑप्शन खूप आहेत फक्त करायला पाहिजे आळस दाखवून फायदा नाय रे
हम्म
नाही तू आळस करशील तू म्हणशील मला आता भेट भेटेल सर्व
हा असं नाय
केलंस तर तुला भेटल ना सगळं
केलं हा तेच आहे केलं तर भेटणार
आता तू काय केलंसच नायस हा आता समज तू काय आता समज आता तू- काहीतरी हे करतोयस आता तू आभ्यास आभ्यासाचं घेऊया आपण. आता आपण हा करतोय आभ्यास हम्म.
हम्म
आणि आपल्याला पेपरमध्ये हवेत चांगले मार्क्स.
हम्म
जर तू म्हणलास देव मला देतोय. मी काय करतो कशाला.
हम्म
भेटतंय मला मी करणार नाय आता. पण नंतर जेव्हा आपले मार्क येतात. तेव्हा आपल्याला कळतं-
हा हा हम्म
हम्म कसं म्हणून तर नंतर पश्- तो होतो रे मी तेव्हा नाय काय केेलं‌.
तेच आहे रे!
तेच न तेच ना नंतर पचतावण्यापेक्षा, तू आत्ताच काय ते बघ. हम्म-
हम्म आत्ताच करायचं हा तसंच हाय.
तेच तू आत्ता केलंस तर तुला पुढे उपयोगी पडणार. हम्म
तेच.
मग असं अस्
असं हाय हा इथंच हाय.
तेच ना
हम तू आता स्टेशन जायला जाणार की घरी-
शेष्ण झाल्यावर नाही रे ज- हम पाच सहा दिवस मध्ये सुट्टी असली तर मग जाईन.
हम्म असं आहे काय हा-
हम्म नाहीतर ना-
हम् माझं पण काम होतं रे अर्जंट, म्हणून मग आलो घरी-
तू कुठे तुझं कुठे घरी गेले का सारे-
हम्म घरीच गेलोय रे! काय गं काम होतं थोडं काम होतं.
झोप काढतो जरा.
हा होय.
अरे काय सुट्ट्या तु खूप मारतो घरी जायला- हा सु्ट्या खूप मारतो घरी.
सुट्टे काय काम आहे रे मग काय मारायच लागतय दु- लेटर देऊन जातो मग काय करणार-
मग काय प्रिनसिपलस न दंड नाही घेतला ना-
नाय नाय नाय घेतलेला. आता सेशनच्या वेळी नाही घेतलेला. त्यांना सांगतलं लेटर दिलाय म्हणून नऊ दिवस अबसेंटी होत्या.
नऊ दिवस-
हा मग ते सरांच्या, सरांच्या केबिन ला गेलो साइन देत होती सर सर्व- पोरं गेली होती तेव्हा. मग गेलो आन मग दिली मग ते बोलले की यात एवढ्या कश्या तुझ्या अपसेनट्या.
आं.
मग त बोललो सर लेटर दिलं होतं, मग लेटर दाखवलं मग सरांना.
हां.
हम्म, नु सरांनी बघितलं ना, बोलले चाललं मग काही फाईन नाही मारले बाबा.
मग बरोबर हाय. ते बरं हे सर. प्रिन्सिपल सर होते का?
हां प्रिंसिपल सरच होते.
बर ये.
हम्म, हं. ते, हम्म. फाइन नाय मारला ना. ते अगोदर अगोदर काही लिहून दिललं ते ना, प्रेसेंटी लावती वत मॅडम-मॅडम ने. तिने अगोदर आप- अबसेंट तर सगळ्या लिहून दिलेल्या होत्या नवनीत वरती कोणाचे किती अबसेंट हेत, ते लिहून दिलेल्या होत्या नंतर मग अं सरांची तिथे जाऊन डायरेक्ट साईन घ्यायची होती सरांची असं.
होय का?
हम्म, सर्वांना ते तसच कराने, हा. तुला मार- तुला मारला कि फाईन नाही ना, मारला नई वाटत.
एक मिनिट अं, हः काय इथे झालं. अं हा बोल, काय बोलत होतास?
फाईन मारला नाई तुला.
नाही रे, मला फाईन नय, फाइन नाय मारला.
हम्म.
हम्म, गाडीला काय ते मारला वाटत फाईन.
था
आं.
ह्म. गाडीला मारला नॉय.
त्याला असता रे, सर काय बोलले, तुला पण मारुका फाईन? तुला फाईन मारू का? तो हो बोलला, त्याच्यामुळे त्याला झलेला फाईन.
हम्म, असा बोल्ला.
होय. हा जर तसा बोलला, मग सरांनी मारला फाईन त्याला.
हा, हा ह्म.
सरांना पण चांगलंच हे भेटलं.
हम्म्म्.
मग मारला सरांनी फाईन, मग काय करणार ते तरी.
ह्म. ते बोलायला नाही पाहिजे होतं तसं मारा-मारा म्हणून.
तेच ना.
बघूया आता कसं ते. हम्म. बघूया आता उद्या येईन कॉलेजला तेव्हा बघूया काय होतं पेपर पण आहे ना
होय
हम्म बघूया आता कसं घेतायतं पेपर काय घेतायेत ते.
कॉलेज आहे म्हणतोसं हायस् कुठं तु आता
आता घरी आलो होतो रे काम होतं म्हणून
हा हा हा हा विसरलो रे हा बरोबर तरी काय काम काय मध्येच घरी काय काम
नाही रे थोडं काम होतं रे अर्जंट थोडं बॅ हेचं हेचं काम होतं रे तरी आपल्या हेचं रे घरचं म्हणजे म्हणजे पर्सनल काम होत असं सांगू शकत नाही रे जरा वेगळं होत हा वेगळं पर्सनल हा हम्म त्याच्यासाठी मग आलो होतो रे कारण नाहीत एवढं एवढे एका रात्री साठी कशा गेलो असतो तरी
हो ते पण आहे.
हम्म पेपर पेपर झाला पेपर दिला आणि चार वाजता पेपर घेतला त्याने मग म तर मग तसच निघालो मी चार वाजता साडेचारची एसटी पकडली आणि घरी आलो आहे. आता उद्या लगेच येणार सकाळी
होय काय?
हम्म असा आहे विषय दय ना मग
हा हा हा सकाळची एष्टटी किती असते तुला
सकाळची तिकून मला पाचलातून आठ वाजता असते एष्टी
हा
तिकडे ह तिकडे मला घरी घरी किती वाजता तरी सात साडेसात वाजता तरी साडेसात वाजता तरी निघाय लागतं घरून तर आठ वाजेपर्यंत हा म्हणजे मला घरातून झोपून उठाय तरी सात वाजता तरी लागत. सात ते साडेसात वाजेपर्यंत जरा तयारी करायची काय काय काय काही नाहीच असलं तर आणि नंतर मग तिथून साडेसात वाजता निघायचं तिथून घरातून दहा पंधरा मिनट दहा पंधरा मिनटात पोचाय हों
तरी एसटी किती वाजता येताय तुझ्या इथे स्टॉपला
अ माझ्या स्टॉपला म्हणजे गावात नाही येत आमच्या अम पाचलाच यावं लागतं.
आ?
पाचलाच यावं लागतं रे. घरात नाही, शॉपला नाही ते आमच्या इथं इकडे नाही पाचला आता जी आपली संध्याकाळी साडेचारची जाती ना इकडून एष्टी ती वस्तीला तिकडे थांबते. वस्तीला तिथेच थांबते पाचला आत. आणि तिथून मग सकाळी सकाळी मग लगेच निघते तिथून असं होत हा
हम्म.. हम्म.. हम्म.
असा आहे विषय, मग ते आठ वाजता म हम्म, मी आठ प्रॉपर आठ वाजताच नाही यत. आठच्य जरा आगोदर येतो, कारण का कसं? अगोदर आलं ना की, बसायला-बिसायला भेटतं, खिडकीच्या बाजूला आणि आणि जर ब-बरोबर, आठ वाजता जर आलं ना आत तर अगोदर लोक सगळे भरलेले असतात बसून, बसलेले असतात चांगल्या ठिकाणी म्हणजे सीट चांगली पकडला नाही ते रे अं.. आपल्या ह्याच्या बाजूला, खिडकीच्या बाजूला वगैरे आणि फुल झालेली असते एस टी.
हुं. हुं.. हुं....
हा, नंतर एस टी नाही आहे ना पाचला कोणीकडे वैभववाडीला यायला, मग पूर्ण एस टी भरलेली असते ते, फुल भरलेले असते.
मंग.
त्याच्यामुळं, थोडं लवकर जायला लागतं. जेवढं लव पण जेव्हां हां जेवढे लवकर जाशील, तेवढे तुला बसाय भेटणार जागा चांगली. हूं.... कारण का ती वस्तीलाच इथे असती ना, रात्रभर तिथंच असते ती.
पायसची‌
हा, तिथेच थांब. इकडून जाते ना संध्याकाळी साडेचारला, तिथे ती तिथेच थांबते आणि सकाळी लगेच येती मग आठ वाजता असं होतं.
हा.. हा.. हा.
हम्म्, अच हाय.
एवढं अप-डाऊन करतो कसं?
चालेल मग. उद्या बघूया कसं? काय? ते उद्या येईल मग, तुझ्या हे झालं ना झोपणार कधी आता? झोपणार कधी आता मग?
झोपायचं थोड्या वेळाने, जरा आरे जरा हिशोब करतो रे. आता जरा हे घेतले ना, रिडिंग घेतली ना आता. जरा म्हटलं